हा बोला ना, हा येतोय आता.
अशा
हॅलो.
हा कशा आहात मॅडम?
हॅलो.
हा आवाज येतोय ना?
हा, आत्ता थोडा थोडा येतोय थोडं जोरात बोला मॅडम तुमच्या नाही तर
येतोय ना आवाज?
हा आता येतोय हा.
कशा आहात मॅडम?
हम्म मजेत हे मॅडम तुम्ही कशा आहात?
एकदम मस्त मग झालं का जेवण वगैरे.
हा, नाही, नाही मुलगा जेवायला बसलेला होता त्याला वाढायचं होतं म्हणून मग म्हंटलं नंतर कॉल हा
हा मग हा मग मी बोलते असं कि आता बघा ना, म्हणजे आता कॉलेज वगैरे सगळं चालू झालंय म्हणजे कॉलेज वरून आपण बोलूया, कॉलेज शाला. आता एवढं आता एवढ्या दिवस कशी सगळ्या मुलांनी सुट्टी वगैरे घेतली आता पंधरा तारखेपासून सगळ्यांची शाळा कॉलेज चालू झालेय मग काय मज्जा वगैरे करून घेतली एवढे दिवस. आता झाले आता शाळेचे दिवस आले. अभ्यास करायचा फक्त. हा, हा ताई मुलांच कसं हे म्हणजे शाळा हाय म्हणजे आवडीने शाळेत जातात. तर काही मुलांना म्हणजे शाळेचा पूर्ण कंटाळाच असं नाही पाहिजे कारण का आता कसं म्हणजे आत्ताशीक हॅलो.
हॅलो.
हां, म्हणजे आता शिकतील तेव्हा नंतर मग पुढे त्यांची प्रगती होईल. काही लोक आळस करतात शिकायला वगैरे
हो मॅडम ते बरोबर आहे तुमच्या म्हणन काहीना शाळेत जायचा मुळातच कंटाळा असतो आणि त्यामुळे रड बोंबल करण हे करण शाळेला न जाणं या गोष्टी पण आता नाही आता तर शिक्षणाची खरच गरज हे ले नाही तर त्यांच भविष्य तरी कस घडणार ना?
तेच ना आणि आता शिक शिक्षणाशिवाय म्हणजे काहीच नाही जॉब तर काय आजी भेटतच नाही. म्हणजे आता काही मुलं बारावीत सोडून देतात म्हणजे आता बारावीला वगैरे काहीच व्हॅल्यू नाही राहिले भरपूर शिक्षण आहे तेव्हा पुढे जॉब भेटतोय
हो मॅडम ते जॉब बारावीला दहावीला तर व्हॅल्यू राहिलेलीच नाही आता त आय टी सेक्टर मध्येच आपण बघतोय आयटी सेक्टर ला एवढे मुलं इंजिनियर होऊन म्हणजे आयी सुधा त्यां जॉब जातय आ आणि मग जर हे शिकलेच नाही तर यांना काय मिळणार म्हणजे ह्या शिकलेल्या मुलांची पण अशी परिस्थिती असते क श रा शणार नाही त्यां कसं करायचं त्यांच भविष्याच काय व्हायचं हा प्रश्न आहे ना
तेच ना त्यांनी मनावर घ्यायलाच पाहिजे आता बघताय कारण आपले आई वडील नाही शिकला तरी म्हणजे ते नाही त्यांच्या काळात एवढं नव्हतं काय पण आत्ताच काल पूर्ण चेंज झालंय महागाई वाढली आणि मग सगळच सगळ्या गोष्टी म्हणजे कमवायला आपण आपल्या पायावर कसं उभं राहायला म्हणजे मुलींनी तर शिकायलाच पाहिजे हिजे मुलींनी पण शिकायला पाहिजे आणि मुलांनी पण शिकायला पाहिजे
हा दोघे जॉब करतील शिकतील तर जॉब लागेल आणि जॉब करतील जॉब पणे लागतात किंवा मुलीं लग् होन किंवा मु पणे चे पुणे मुंबई या सारख्या शहर सटल होता तिथ तिथलं राणीमान जी महागाई वगैरे सगळ ऍडजस्ट करायला त्यांना जॉबची गरज असते आणि मग जेव्हा शिक तेव्हा जॉब मिळेल तेव्हा ते दोघ जना मिळून त्यांच म्हणजे लग्न झालं क मग संसार वगैरे व्यवस्थित रित्या करू शकतील कारण की महागाई इतकी वाढलेली कि जॉब म्ह एकाच्या जॉबवरर आता घर चालणं
मुश्किल आहे हा तेच ना म्हणून दोघांनी पण एकामेकाला क एकाचा सपोर्ट असला बरोबर होत एका घरात खर्च केला तर एक बाहेर
वर्च करू शकतो आणि परत राह राहायचं भाडं वाढलेलं सगळ्या गोष्टी वाढलेल्या फ्लॅट वगैरे घ्यायचा म्हटलं तर तो अ एवढ्या पुण्या मुंबई सारख्या अशा हा शक्य होत नाही तर त्यासाठी या गोष्टी करण
हा ते पण आणि किती महाग आहे सर्व महाग झालंय
म तेच ना त्याच्यामुळे शिक्षणाची तर खूपच गर मुलांनी मध्येच सोडू नये कंटाळा कंटाळा करू नये शिक्षणाचा शाळ हा
का आता ते कसा नियम आहेच रविवारी सुट्टी भेटते सर्वांना परत कोणता सण आला की सुट्टी असं नाही की म्हणजे डेली ह ना स्कूलला या कॉलेजला जायलाच पाहिजे म्हणजे अभ्यास मज्जा पण करायलाच पाहिजे कारण का आयुष्य एकच आहे बोलल्यावर मज्जा पण पाहिजे आणि अभ्यास पण करायला पाहिजे आणि त्याच्या नंतर कुठे आपल्यालाच फायदा आहे
हा दोघी गोष्टी व्हायल्या पाहिजे बा असं एन्जॉय पण करा तुम्ही पण शिक्षण पण तसच करा ना फक्त एन्जॉय करण्यासाठी जीवन नाहीये ना तुम्हाला पुढे जर काय बनायचं तुमचं भविष्य घडवायचंय करियर करायचंय तर त्याच्यासाठी शिक्षणाची तुम्हाला गरजच आहे मग आता शिक्षणाचा कंटाळा करून का नाही त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि कुठे जायच म्ह लं तर आपल्या ज शिक्षण असलं तर आपण कुठेही जाऊ शकतो समोरच्याशी बोलवू शकतो करू शकतो आणि शिक्षणामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो कमी शिकलेल्या मु मुलांमध्ये आत्मविश मुलांमध्ये म्हणा मुलींमध्ये म्हणा आत्मविश्वासाची कमी असते समोरश्याशी कसं बोलू काय बोलू बोलू कि नको हाच हाच प्रश्न उद्भवतो
आणि कुठे बाहेर जायचं बोलल्यावर पण म्हणजे असं वाटत कि ही समजेल की नाय एखादा काय बोलेल ती गोष्ट समजेल म्हणजे आपण जेव्हा बाहेर पडतो आपल्या ह्यांनी आपण म्हणजे शिकलो आपण आता शिकलोय तर आपण आपल्या ह्याच्यावर जाऊ शकतो तर एखाद्यानी समोरच्याने पण आपल्याला काही विचारला तर त्याला पण सांगता यायला पाहिजे कि असं असं आहे पण आपणल्यालाच एखादी गोष्ट माहिती नसेल आणि समोरचे येऊन जर आपल्याला विचारत असेल तर त्या टायमाला आपली मान खाली गेल्यासारखीच होते आणि मग आपल्याला
लाजल्या पण होत आणि आपल्याला पण येत नाही आपल्याला माहित नाही आपल्याला थोडस गिल्टी सारखं पण फील होतं त्याच्याकरता हा त्याच्यासाठी मग आधीच आपण हे केल केलेलं बरं ना शाळेत व्यवस आपल्याला बर शिक्षण व्यवस्थित अभ्यास करुन व्यवस्थितच सगळं ह केलेलं बरं तुम्ही जर केलेल असेल शिकलेल असाल तर तुम्हाला पुढे
आपल्या मुलावालांना पण अ आपण सांगू शकतो ह्या अशा
मा
गोष्टी आपल्यालाच काही आल्या नाही तर आपण मुलांना काय सांगणार आहोत
सांगणार तेच ना मग आणि आता तंत्रज्ञान तर किती वाढलेलंय तुम्हाला आता माहिती प्रत्येक गोष्टी तिच म्हणजे हे झालेलं हे आणि सगळ्या तर गोष्टी आता डिजिटल झालेल्या आहे शिक्षण असलं तर मग सगळ्या गोष्टी करू शकतो शिक्षण नसल तर मग कस करायचं काय करायचं कोणतं बटन दाबायच त असं तस सध्या मोबाईल वगैरे व्यवस्थित हँडल करता ये नाही कॉम्प्युटर चालवता येत नाही तर हे हो होतं त्याकरता मग गरजेचंच हे ना शिक्षण पण
आता शिक्षणाशिवाय तर काही
हल हॅलो
हा बोला काही मुलं तर म्हणजे म पूर्ण शाळा वगैरे सोडून देतात आणि मग नंतर त्यांना वाचतायला होतं की ज्या टाईमाला त्यांचे असे चांगले दिवस म्हणजे जेव्हा फिरायचे दिवस येतात तेव्हा असं वाटतं की नाही मी शिकलो असतो तर बरं झालं असतं म्हणजे त्या टाईमाला वेळ निघून गेलेली असते त्यांची
पण तेव्हा पश्चाताप करून काहीच
काहीदा होत नाही ना मग तेच ना काहीच नाही प्रॉब्लेम मग काहीच नाही होऊ शकत तेव्हा वेल पण निघून गेलेली असते आणि आपला एज पण निघून गेलेला असतो
ह मर काही उपयोगच होत नाही ना आणि मग आर्थिक परिस्थिती घरातली बिघडत जाते ना मग असं होतं घरातल्या घरातल्याही प्रॉब्लेम अ सॉल्व कराव ला अन घरातही प्रॉब्लेम यायला लागता आणि तुम्हांला तुम्ही शिकले नाही फायनानशियली हे नसले तर मग सगळ्या गोष्टी हे होतात ना पुढे काय होईल त्याला तोंड द्यावं लागतं आपल्याला त्या अ समस्या सगळ्या पुढे येऊन उभ्या राहतात आपल्या
शिक्षण खूप हा शिक्षण खूप महत्वाच आहे
तेचना
नाय पोरांना किती सांगितलं काही पोरा अशे असतात की नाय ते त्यांचच खरं करू टाकतात म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या चांगल्यासाठी सांगते ते एक एकीकडून ऐकताना आणि एकीकडून सोडून द्याच त्यांच असं असतं नंतर असं काय हा नंतर असं आठवतात त्या व्यक्तीला पण की बाबा नाही ह्या व्यक्तीनी मला बरोबर सांगितलेलं माझ्या चांग चांगल्यासाठी सांगितलेलं
हा आपल्या भल्यासाठी सांगताय बा हे
आधी काहीच ना आपण त्या टाइमात आपलं वय पण कमी असतं काय काय लोकांना समजत नाही नाही असं काही नाही एन्जॉय लाईफ एन्जॉय साठीच आहे पण असं नाही पैसा पण इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये करू पैसेच नसेल तर मग घरातच बसताय ना मग कुठल्याच गोष्टी सांगल हा आता एखादा फ्रेंड गेला तो बोलेल चल आपण जाऊ ग्रुपने हा थोडी ना जाणार आहे पैसेच नाही जाईल
तेच ना मग त्याच्यासाठी तर मग आधी शिक्षण घेतलं पैसा कमवला तर तुम्ही एन्जॉय
आपल्याकडे पैसे असतील तर मग आपण स्वतः प्लॅन करून आपण बोलू का चला बाबा जाऊ च कुठेतरी फिरू आत्ताच सगळ असं हे करून मग पुढे नंतर प्रॉब्लेमच होणार आहे सर्वांनी शिक
मनावर घ्यायला पाहिजे मुलींनी मनावर घ्यायला
हा मुलींना पण चांगलं पाहिजे किती आई वडिलांकडे तरी आपण किती पैसे समाज अस म्हणजे प्रत्येकाल वाटतं की आपण आपल्या मेहनतीवर म्हणजे उभं राहायलाच पाहिजे आपल्या पायावर कोणा हा कोणाकडे म्हणजे हात पसरवायची गरज लागायलाच नाही पाहिजे जरी आज ना उद्या कोणती वेळ आली तर आपण आपल्यास आपण आपलं सगळ हँडल करू शकतो
खरी गोष्ट आहे उभे राहिला असले तर हम्म आणि अस असे आपत्ती वगैरे असं काही सांगून येत नाही एक्सीडेंट वगैरे या गोष्टी काही हा काही होऊ शकत आणि म
पैसा पण कुठूनही कसा पण जाऊ शकतो आता आजार पण असे थांबवू नाही शकत हमखर्च आणि कमी खर्च होत हॉस्पिटलला गोळ्यांचा व
हम्
श वगैरे काय असेल तर चला मॅड म छान वाटलं बोलून आपलं टाईम चालेल हा धन्यवाद